हॅलो, हा बोला नमस्ते!
हम् आवाज कमी राहूदे. काय चाललंय?
काही नाही जेवण चालू आहे.
काय खात
कडी कचोडी.
आ.
कडी खिचडी.
कडी कशी खात
जेवण करते थोड्या वेळ्यात सांगते कडी कशी करता, तुम्ही कशी करता ते सांगा मला.
जिर ते लसून ती फोडनी देऊन कडीपत्ता टाकायचा.
हम्.
मिरची टाकायची, मग ते ताक त्या ताकमध्ये थोडं बाजरीच पीठ हा डाळीचं पीठ हा शेंगदाण्याचा कुठ टाकायचं.
हं.
आणि मग आंबट ते बघायचं. त्याच्यानुसार पाणी थोड येतं थोड गुळचा खडा टाकला तर टाकला आवडीनुसार काही जन टाकतात काही नाही टाकत असत
हम
चांगली उकळून द्यायची खुप छान लागते काय
तुम्ही काय जॉईन केला हम्
मी का खिचडी मुगाची पोळी, लोणच, पापड काकडी
हम
अम
तिकट लागत्या
हा
हम्म ही कडी तिखट झालेलीये आ होते पोटामध्ये
का
हा ते लाल मिरची टाकून गेली ना
हा हा
लालून गेलेल ते मिरच्या
हा
काय मगाचं
काही नाही उशीर होऊन गेला जेवणाला आ
टिकलेली
मग
काय
माझं शिक्षण झालेलं आहे
आ
शिक्षण झालंय माझं
तरी
पी. एच. डी झाली माझी
आ
पी. एच. डी झालेली माझी
पी. एच. डी
हम्म बायोकेमिस्ट्री मध्ये
हा
तुमचं पण झालंय का शिक्षण
कुनाच
तुमचं
झालेलं आहे
काय झालंय
काय नाही दहावी
दहावी झाली असं‌.
हा‌
हम्म तुमच्या नवऱ्याची.
बारावी.
बापरे नवऱ्याची बारावी आणि तुमची दहावी झाली नवरा जा शिकलंय तुमच्यापेक्षा.
हम्म.
तुमच्या नवऱ्याचं शिक्षण जास्त आहे तुमच्यापेक्षा.
मग माणसाचं शिक्षण जास्तच असतं बाई पे हम्.
चांगलं आहे हम्म.
काय?
आ मग चांगली गोष्ट आहे असं.
हा.
हम्.
काय मग?
तब्येत चांगली थोडी सर्दी लागून गेली मला.
अ दवाखान्यात नाही गेली मग.
ह आता काय सरदीसाठी कोण दवाखान्याला जात बरं.
नाही ना जाऊन यायचं ना मग.
थोडफार वातावरण बदल झालं कि हो ते सर्दी.
आ.
वातावरण बदललं कि होते म्हटलं सर्दी.
अस हाय का?
काय बोलता अजून.
बाळ काय करितो.
बाळ झोपलाय.
हा.
त्याला थोडी हास्ती भरून आलेली होती.
आ?
त्याची मान भरून आलेली होती रडत होता खूप.
अस हाय का? कसं काय मान भरलेली ते.
ती माझी मैत्रिण आलेली होती ना काल तीन उ उचलून घेतल मान खाली गेली खवट्यामध्ये उचलून घेतलं होतं.
ती शेवटी गेली असल.
हम्म.
हम्.
मग ते काल काय त्याला एवढा त्रास झाला नाही आज झाला रडतच आहे तो.
हम्, तिच डोक नाही चाललं का?
काय माहिती.
हम, ठेव फोन.
तिचा नवरा पण तिला खूप बोलतो.
हम्म एवढसं बाळाला कसं धरायचं बर काका.
जी मुल एकदम बारीकय ना.
हम्म.
एकदम बारीकय डायरेक्.
तर मग, कुठं फिरायला गेले होते का, तिला घेऊन?
नाही. लहान बाळायला घेऊन, कुठं जायचं फिरायला?
असं, जवळपास कुठं?
नाही गेलो. स्वयंपाकालाच जास्त उशीर व्हायला होता. हम्म. तेच डी वगैरे कड कीचडी होती.
थोडा, हम्म.
अ.
काही नाही जेवणच चालूय. एकदम थोडं- थोडं तेवढंच. हं.
गान वगैरे ते केलं का?
आता जेवण करताना, किती, गानं म्हणायज?
कसली आकड? काय बनवताय? कसली आवडये?
माला? गाण्यांचीच आवडय.
हम्म. न मी जेवण करते ना. माझं पण स्वप्न होतं, सिंगर बनायचं. पण म आई- वडीलानी, सपोर्ट नाही केला मला. मला सिंगर बनायचं होतं. पण, आई-वडिलांनी सपोर्ट नाही केला मला. हम. नाही त, केलं असत त पुढे गेले असते, त्या क्षेत्रामध्ये.
मग नंतर पण करता येतं, ना.
काय नंतर करता येतं? काय करता येत नाही, नंतरून.
अन् मग.
हम्म.
डेरिंग राहिली ना
अम्म.
सगळं करता येतं.
त्या बोलायच्या, गोष्टी राहतात.
बर, का? आई-वडिलांना कधी दोषी ठरवायचं नसतं.
काय दोषी ठरवायचं नाही. आई- वडील असही, पैसं-पैसं खर्च करतात. मग तिथं करायला काय हरकतय. लहानपणापासून आम्ही, कस क्लास लावलेले नव्हते. मग ऍटलिस्ट तेवढा त क्लास, लावून द्यायचा होता ना.
परिस्थिती नसणार बिचाऱ्यांची. म.
मी, काय मी एम ए म्युझिक करायच सांगायची तर, मला करून दिलं. मग बी एस सी मध्ये आता खर्च केलाच ना तेवढा.
हा.
मग.
हं, हं. बी एस सीचा, कोणता? विषय घेतला.
बायो - केमिस्ट्री.
म्हणजे जीवशास्त्र.
हम्मं.
कायं शिकवतांत ते जीवशास्त्रामध्ये?
मेडिकल फील्ड राहते ती सगळं त्यांच्यामध्ये जीव जीवशास्त्र नसतं जीव रसायंन असतं ते हं आं
हां हां
हे ब्लड टेस्ट वगैरें मंग परंत सगळं राहतं त्यांच्यामध्ये
अच्छा अच्छा हम्मं
अं झाडांचं पणं असतं परंत असं शरीरावर राहतं. असं वेगवेगळे विषय राहतांत त्यांच्या मध्यें
अजूंन
हम्मं
झाडांचं कसं असतं
झाडांचं कायं आहेय आंता कायं विचारणांर बरं तुम्हीं भरोसा नाहीं तुमचा भी
बोलं
झाडांचं कसं राहतं म्हणजे जसं लोकांच्या शरीरावर आपणं मं एकदंम असं मध्यंम मध्यंम अभ्यास करतो तसं झाडांवर पणं असतो आंता आपणं पानं पानचं वरची क्लिअर काढतो खालची क्लिअर असते असं आपणं फक्तं वरची लेयर पाहतो मधले मधले लेअर नाहीं बघतं असं म्हणजे भरंपूर गोष्टी शिकण्यांसारख्या जे आपल्याला माहित नसताते जश्या
हां
हम्मं
कायं माहिती नाहीं
हम्मं
बायां जमंवा
हम्मं जसं की अं ते कायं म्हणतां पानं असते नां पानांची म्हणजे मधली जी लेअर असते नां तरं जसं त्यांला आहे नां टीप रूंट असं म्हणतांत तझं म्हणजे अश्या भरंपूर गोष्टी ते शीकवल्यां जातात आपल्याला तुम्हांला कायं आवडतं सगळ्यांत जास्तं खांयला
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो
ह
बोलतं कां बरं नाहीं हॅलो हॅलो हंम हॅलो हो आवांज येतं नाहीं
हॅलो हॅलो
हं